हॅलो.
हा बोला ना.
मात्र माझं नाव रुपाली मोरे तर हे. कार्याचा हा जो टास्क आहे ना त्यासाठी तुम्हाला कॉल केला म्हणजे.
हो हो.
हा तर ह्याविषयी मला असे तीन सब्जेक्ट. बोलण्यासाठी म्हणजे, उदरनिर्वाह इंधन आणि कुटुंबनीयोज.
हम्म!
तर तुम्ही टास्क केला तुम्हाला कोणते वेगळे विषय आले. किंवा मग दैनंदिन जीवनावरती पण आपण बोलू शकतो.
हम आलं
तुम्हाला कोणते विषय आले, तुम्हाला सेम विषय आले.
नाही मी अजून आत्ता ओपनच करते टास्क आलेला आहे.
हा ओके ठीक आहे मग आता. साठी मग तुम्ही मला कॉल करू शकता म्हणजे, तुम्हाला कमप्लीट करण्यासाठी रिटर्न
हो, हो.
हा! तर मग आता उदरनिर्वाहाचं म्हणलं तर माझं कसं माझे मिस्टरच आहेत. प्रमुख. घराचे जे सगळं खर्च बघतात म्हणजे आर्थिक सगळा खर्च आमचा माझं मिस्टर, आणि गावी सासरे शेती करतात ना त्यातूनच होतो. तर तुमचं कसं होतं म्हणजे,
माझं मिस्टरच करतात जॉब आणि शेतीवरतीच आहे सर्व उदरनिर्वा वगैरे हो.
कुठे राहता तुम्ही.
अ संगनमेर.
संगम यल.
हो! म्हणजे अ काही दिवस संघांवर पुणे असं असतं आमचं.
हा का! म्हणजे शेतीचं काम असलं की संगम नरलं जातात. माझही सेम आहे, म्हणजे ह माझही सेम आहे माझ सेमिस्टर पुण्यात असतात आणि आमचं गाव पाटण आहे. तर मग असं पुणे टू पाटणा असं मी अस ते म्हणजे जर शेतीची कामं असे तर मग गावी जाते परत पाटण असे.
हो हो!
तर आणि इंधन आता म्हणजे आता गॅसच एवढं शॉर्टेज आहे तर कसं मॅनेज करता तुम्ही गावी तुमच्या चूल वगैरे आहे.
हो हो गावी चूल आहे आणि पाणी वगैरे आम्ही ज्या आंघोळीसाठी लागत मग ते चूलवरच करतो, अ चपाती असेल भाकरी आम्ही चुलीवरतीच बनवतो आणि इलेक्ट्रिक शेगडी आहे सध्या त्यावर भाजी चहा हा वगैरे त्यावरच करतो आम्ही म्हणजे जेवढं गॅसची बचत करतील तेवढं आम्ही करतोच.
हा हा मग तुम्ही आता संगमनेर मध्ये आहे की कुठे ये
संगनमेर मध्येच
हा म्हणजे पुण्यामध्ये फक्त मिस्टर असतात का तुमचे. म्हण तुम्ही आणि तुमची
मुलगी आहे माझी एक अ साडेतीन वर्षाची आहे ती ती पण स्कूलमध्ये जाते आपलं आंगणवाडी मध्ये
हा हा
हो आणि घरी सासू वगैरे आहेत. सासरे दीर वगैरे अशी जॉईंट फॅमिली आहे.
हा हा मग तुम्ही जॉब करता की घरीच असता काय शेती करता.
हा शेतीत आणि हेच आपलं घरचं.
हा हा.
हम्म
हां तर‌ मग आता अजून काय तुमचं यातील विषयावर म्हणणं आहे.
नाही तुमच्याबद्दलच थोडं ऐकायला आवडेल तुमचं एज्युकेशन वगैरे काय झालं त्यानुसार
बी ए केलय मी.
अच्छा!
तुमचं शिक्षण काय?
माझं पी जी डी एम एल टी झालेलं आहे. बेसिक केमिस्ट्री डी एम एल टी आणि पीजी डी एम एल टी.
हां हां.
हम्म.
तरी तुम्ही जॉब नाही केला कुठे?
आता हे बाळ होतं ना छोटस गावी सासू आहेत. हम्म थोडस चाललंय असंच ऍडजेस्ट करून सगळ्या गोष्टी
कसं आहे ते संगमनेरचं वातावरण कसं आहे म्हणजे
अ छान आहे तस म्हणजे माझं माहेर आहे ओतूर आळेफाट तालुका पडतो जुन्नर आणि इकड थोडस आहे भाग चेंज आहे. माणस हि पण चांगले आहेत माणुसकी वगैरे आहे या भागात
हां हां
थोडंसं पाण्याचा इशू असतो म्हणजे जास्त मार्च, एप्रिल मे महिन्या मध्ये आणि शेती पावसाळीच असते.
हां म्हणजे काय पिकवतात तुम्ही शेतात?
आता पावसाळ्यामध्ये कधी बाजरी वगैरे करतो, आणि आता दूध व्यवसाय पण आहेत त्याच्यामुळे मग गुर, जनावरांसाठी आम्हांला जे मका करतो ना आपण त्याच आपण कटिंग करून साठवून ठेवतो गुळ वगैरे टाकुन प्रक्रिया करून गुळ आणि मीठ टाकून ते साठवुन ठेवत जेणे पण उन्हांळ्यामध्ये चारा कमी पडल्यावर
हं हं ते कस साठवता म्हणजे ते कुजवता की, वाळवता काय
आपण जे ओली मका असते ना ती कट करून घेतो नंतर ती मशीनद्वारे बारीक करून घेतो. आणि मग त्यात गूळ आणि मीठ टाकून साठवून ठेवायची.
मग ते राहते अशी, कुजत वगैरे, सडत वगैरे नाही?
नाही, नाही.
राहते का? म्हणजे आपाप ती सुकत सुकत जाते का?
हो, हो, हो जेणेकरून ते उन्हाळ्यामध्ये चारा कमी पडला उन्हाळ्यात ते आपल्याला देता येतं त्यांना
हा, हा जसं की आता आमच्यात भागाकडे आम्ही तांदूळची शेती करतो, ना भाताची.
हो.
मग ते भात काढून जे, तेच राहिलेलं असतं ना बाकीच तू
हो, हो, हो.
तेच मग चारा म्हणून वापरतात. म्हणजे असं गायी-गुरांना म्हणजे बैलांना तेन. आणि मग ते शेंगाच जर तेल काढलं ना, तर त्याची जो चोता असतो ना, ते पेंढ म्हणून वापरतात मग परत. माहिती आहे तुम्हाला पेंढ?
हॅलो.
हॅलो.
हा, आवाज ब्रेक झालेला.
पेंढ माहिती आहे का तुम्हाला, पेंढ?
हा, ऐकलेली आहे शेंगदाणेच्या याच्यापासून किंवा बनत सोयाबीन तेल प्रक्रिया केल्यानंतरच. जे आपण गुरांना देतो. ते ना? हो हो. ते पण वापरतो आम्ही अ सकाळ, संध्याकाळ मग का अ मकाची जे प्रक्रिया केल्यानंतर जे कणीस असतं ना मक्याच त्याच्या दाण्यांपासून ते दाणे दळून आणून ते पण देतो आम्ही गुरांना. दूध वाढीसाठी ते चांगलं असतं, हो.
हा आणि मग सगळं तुमचं दुधावरच चालतं त तेे महिन्याचं?
अ हो, दुधावर काही थोडंफार शेती
हां हां.
म्हणजे घर खर्च दुध व्यवसायावर आणि शेतीवर निघतो आमचं सगळं.
हा हा, आणि कुठे फिरण्यासारखी ठिकाणे आहेत तुमच्या इकडे? संगमनेर ला, म्हणजे ऐकलंय खूप असं संगमनेरच लोकांचं.
हम्. संगनमेर मध्ये असे छोटे-छोटे आहेत पण छान आहेत मंदिर, एक खांडेश्वर म्हणून महादेवाचे मंदिर आहे.
हा.
नंतर इथे एक केंद्र पण आहे स्वामी समर्थांचं, मोठं केंद्र आहे ते, अ पळसखेडेल. हो हो.
मग खूप करता का स्वामींचं?
हो करतो, घरी करतो पारायण वगैरे किंवा मग एक दिवसाचं अ मंदिरात जाऊन पण करतो मठामध्ये
हा हा.
आणि जवळ आहे आम्हाला पळस तकडे म्हण गाव इथंच संगमेर मध्ये मोठं आहे केंद्र तिथं शनिवार, रविवारी जात असतात. आरतीला वगैरे हम्म बाकी तुमचे मुलं वगैरे काय करतात?
मला एक मुलगी आहे दीड वर्षाची.
अच्छा हा हा छोट च आहे अजून.
हो हो.
हम् हम् ह बाकी तिकडचं वातावरण कसं आहे तुमच्या साइडचं?
हा ते कोकण साईडला येतं ना म्हणजे सातारा आणि कोकणच्या मध्ये येतं आमचं गाव पाटण. तालुका.
हो हो.
त्यामुळे दोन्हीकडच्या काही रीती-वाती लागू होतात म्हणजे असं दोन्हीकडचं कल्चर आहे
हो हो हो, मग व्यावसायिक पण दृष्ट्या त्या भागात चालत असल? अ पर्यटन स्थळचा एरिया आहे म्हंटलं
धरण म्हणून एक आहे ते बघायला येतात लोकं म्हणजे उगम पावतो आमच्या इ हितूनच भागातून पाटणमध्ये. कोयना धरण किंवा कोयना बाग म्हणून आहे तिथे किंवा धबधबे. जो उलटा धब धबधबा आहे ना तो पाटणमध्ये आहे एक. हम्म ह्
तस माझ जे माहेर आहे ना ओतूर म्हणजे जुन्नर तालुका म्हणून एक पर्यटन स्थळ म्हणून आहे घोषित आ आ शिवनेरी किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांचा किल्ला आहे तिथे जन्मस्थळ त्यानंतर अ ओझर आपलं अष्टविनायक गणपतीपैकी दोन गणपतीचं मंदिर एक लेण्याद्री चा गणपती आणि ओझर ओझर गणपती आणि एक खंडोबाचं देवस्थान आहे तिथे वडच म्हणून जसे फिरण्यासारखे एक पर्यटन स्थळ म्हणूनच घोषित आहे तो तालुका आणि एकदम खूप जवळ अंतरावरती आहे तिथून जुन्नर तालुक्यात
हा म्हणजे तुम्हाला आवडतं फिरायला
हो हो
धार्मिक स्थळ आवडतात का अशी म्हणजे
अ दोन्ही पण जास्त करून धार्मिक स्थळ जास्त आवडतात
हां हां तुमचं कुलदैवत काय आहे म्हणजे असं कुलदैवत असतं का तुमच
आता जेजुरीचा खंडोबा आणि तुळजापूरची देवी
हा का म्हणजे तुळजापूरची ते सातारा साइडला येत ती का
अ तुळजापूर साताऱ्याचा आय थिंक पुढे असेल मला एक क् मधले रूट नाही माहिती ह पण आम् म्हणजे शक्यतो जाताना हे करतो आधी देवीला जातो तुळजापूरला मग आदर रूट अक्कलकोट गाणगा हम्म खंडोबा असं एक फिक्स रूट करतो ते त्या रूटला गेल्यावर अक्कलकोट आणि गणगापूरला जातो आम्ही
हा हा जस की आता आमचं हे कोल्हापूरचं ज्योतिबा आणि आंबाबाई हे आहे कुलदैवत तर ते आमच्या गावापासून असं जवळ आहे.
हम्म हम्.
हा. अजून तुमचं शिक्षण कुठे झालं म्हणजे?
माझ शिक्षण अ ओतूरलाच झालं. बीएससी केमिस्ट्री त्यानंतर माझं डी एम एल टी आणि पीजी डी एम एल टी पुण्यात झालं आदर्श पॅरामेडिकल भोचरीला. नंतर मी अ दोन तीन वर्ष पुण्यातच जॉब केलेला. लग्नाआधी हॉस्पिटलला ब्लड टेस्टिंग डिपार्टमेंटला.
हा हा.
म्हणून मंग तर मंग लग्न झालं मा थोडस फॅमिली बाळ वगैरे काम काय असेल ते करायचं.
हा हा एकच मिनिट मी तुम्हाला कॉल करते ऍप चालू ठेवा हे हा
हो हो चालू आहे. बर.